हो काय झालं? काय म्हंटलीस तू? म बोल की बाई ना, आता मी काय बोलू? नाही बाई मी काय बोलत?
कुणाबरोबर बोल म्हणाय लागले?
हॅलो.
हा.
हॅलो, आवाज गेलेला आहे. ऐकू येत नाहीये काय?
पण मला याय लागलय की, तुझ ऐकूू
हॅलो
हा बोल.
हा येते का आता.
चला
हम्म कुणाचा फोन आलाय म्हणते मावशी. बोलणार आहेस. जा बोल जा.
हम्म हम्म
हा हा
आता कसा काय केला ह्या टायमिंगला.
आवाज येतोय म्हण.
हम्म हम्म झाल तुझ काय ते कॉलेजच कधी जाणार आहेसा.
हम्म
झालं काय म्हटलं तुझं काय ते कॉलेजं ऍडमिशनच कधी जाणार आहेस.
उद्या जाणार आहे बघ दहा वाजता कॉलेजला. कॉलेजमध्ये या म्हणुन सांगितले सगळ्यांसनी.
हा हा
मग उद्या बघ ना सब्जेक्ट आता चेंज होत ना जरा.
हम्म
हम्म
दोन दिवसना मंगळारी तर बुधवारी करणार एडमिशन.
हम्म हम्म
ऍडमिशन केल्यावर मग लगेच पाचसा दिवसन लगेच चालू.
हा हा
मी फोन केलेलं म्हणुन
काय झाल. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो काय होत या रेंज ला शाने मधी मधी खणि तुझ नेट बंद करतीस जरा. रेंज फुल आहे तरी पण ऐकू येईना झाले हॅलो हॅलो श्रद्धा काय विषय याचा हॅलो
हॅलो नम्रता काय माहित एकी बाई तुझं याल तर मला आवाज जाईना झालता.
ऐकू यायला लागलेले वय.
तुझं ही आलत की.
हा हा. मला आता तुला याय लागले तुझ यायला लागले ऐकू. गौरी काय म्हंटलं गेली आता ती काय येणार नाही.
अजून एक पाहिजे. हो ते.
हम्म. गौरी काय आता येणार नाही म्हंटलं ग तिला एक धरलेलं. नो मी.
हम्म.
तिला
काय?
कोण लावायचं अस?
म
आता तिच्या ऐवजी मैत्रिणीला लावत कुठल्या तरी.
त्यांनाला आणि मग सगळं सांगत बसायला लागतय. ते तुझ्यात नाही काय ते ॲप.
कुणाच्यात गौरीच्यात?
हम्म.
गौरी गेली नव खरं. तिच्यात कुठ होत तिच्यात पण डाउनलोडच करून घ्यायला पाहिजे होत की मग.
तेच की आता अस मोरात की तिला
हम्म.
अ कि तिला तुला पण मिळतात पैसे म्हणून.
बघतो बाई काय होते नाही तर सांगतो कोणाला मैत्रिणीला हाय की.
मग चालतेय की,
बघतो काय म्हणत्या नाहीतर, मग कुठल्या तरी मैत्रिणीला हे करणार.
हम्म चालतय.
हम्म. पप्पांच्या वर काय करणारच आहे सोड.
किती हाय त्यात राहत्यात मग आता.
दहा.
दहा जण
होय. पाच, पाच करायचं म्हणाय लागलोय ग आता.
हम्म, आमच्या एक पप्पांचा हाय नव.
हम्म. हायत आता, फोन जास्त आहेत, खरं कॉल कमी आहेत ना. हम्. गौरीला बघतो आता काय म्हणत्या, पप्पांच्याला काय खनी इथ तयारच बसली या..
हम्म. चालतय की.
हम्म.
बोल म्हणाव आणि त्याच्यावरच पैसे तुच घे.
होय. तेच म्हंटलय तिला.
दीडशे रुपये, दिडशे रुपयेपर्यंत मिळ
हम्म.
दीडशे, दोनशे मिळू शकत्यात. आप फोन करणारे. जो करत असतोय बघ त्याला जरा जादा मिळतात अजून.
हम्म, हम्म.
बग काय काय करतीस,, आज काय स्पेशल मग जेवणाला.
स्पेशल काय नाही बाई,, काय केलंय काय माहिती मी अजून नाही बघायला काय.
हम्म, हम्म.
हम्म नाही. अजून चालू व्हाय नाही त्याच्यामुळ पापडी वगैरे काय नाही.
हा हा. कुठल्या महिन्यात असतंय ग ते.
आता एक पंधरा दिवसात वहील बघ सुरू पंधरा दिवसानी फुलं माळव सगळं सुरू होणार आहे माळवं.
हम्म, आमच्या इकडं बाजारात आल्यात अगं आ.
हम्म हम्म. मी आता ऐताना पप्पसनी पन एक टि शरटं आनलेला बाई.
मा.
हे ना नआनाय गेलत ना सौंदाला सौंदाला नि गाऊ. रीला.
हम्म.
असंच की घरात घालायला गौरी म्हणती, गौरी म्हणाली. तिला ते हच टॉप आणि जीन्स घालायला नको वाट ग प्रवासातन कराड जरा लांबच वाटतय ना ते म्हणून टि शरट. णी ट्रॅक पॅ्ट घालून येणार म्हणाली, म्हणून मला म्हणाली दोन घे म्हणून.
हम्म.
घेतले व तिला दोन, मग एक मला चांगला वाटला म्हंटलाव घेतला ग.
हम्म.
आप्ांच नॉर्मली कलर असतात त्यातलाच घेतलेला.
हम्म.
ओळकू नये म्हणून
हम्. वळखायचा काय प्रश्नय त्यात, तू घेतलीस म्हणल्याव तुून घेतलयस मनुन सांगायचं.
तस चालतंय वय हा चालत असतं तर कधीच हे झालं असत. एक घेतला तर मग तीन घेऊन यायला पाहिजे मला. एक कांडला.
हम्म.
हम्म. त्यावेेळेस मला एक आवडलेला माहित आहे लई म्हणजे आवडलेला
हम्म. मला पण तस मला पण तसं कनी मी पण डीमारडला गेलो त्या वेळे कणी क्रॉक्स आवडली तर काय वाईट कलरचं. भयंकर आवडलेल मला ते खर्च चारशे रुपयेच होतं.
बाळ तू क्रॉप मी टॉप घेऊन आलोय चारशेचा परवा
अगं टॉप काय वाटत नाही चप्पल चारशेला घालून
त्याला काय होतेय.
दिद्दी म्हणाली ह्याच्यापेक्षा कमी रेट मध घेऊन देतो चल तुला म्हणून
हा कोल्हापुरात क्रॉक्स कमी याला मिळतय सोड.
म्हणता ना तर खुरोलं छान होतं त्याच्या वरती क फ्लावरच कनी स्टिक करस होते काय लय छान हो.
हम्म. पण तो मला टॉप कनी मला लया आवडला. माहितय, म्हणजे मला ठेवूच वाटना तो अ ते विशाल मार्टमध्ये कसं व्हालय माहिताय, एकदा आलेलं पुढच्या टायमिंगला बघाय जातो तर नसतयच तिथं ते एका न दूस सरं असतोय नाहीत तर नसतयच मध्ये
हम्म
मला कनई, एक दीडशे ची कुर्ती लई छान मिळाली, पण कनई तिथं पण त्याला स्लीव्हजच नाहीत माहितय आत
तू येदा टॉप- टॉप घातलेलीस आणि काकास दाखवलेलीस, कसा दिसतय म्हनून सांगालतिस ना काय
आणि काका म्हणले छान दिसतोय, मग मम्मी म्हणाली तुमची कि, दाखवू नकोस कुणाला. हा
कुठला ग? हा हा, हा हा, होय- होय, होय घातलेला.
तशा टाईप मध्ये मी घट
हम् पण तसा बाहेर घालू शकत नाही ग, उगच ह्या दोघांस्नि चालतय म्हनून, नाही तर नाही बाकीच्यास्नि
मी घातलाय, आम्हाला
तुमच्या इथ बोलत नसतील ग काय, पण आमच्यात नाही तसं हम्म आता मी आता घेतलाय, माहिताय सोड मी तो फक्त कलर साठी घेतलाय माहितय, शहाने तो
आई म्हणजे मम्मी काय म्ह मम्मी काय मला म्हणत नाही सोड आणि अण्णा आणि आई तरी कायच नाही
हम्, सौंदा एक मिनट थांब अ, सौंद हेला दूध नाही तर पेडीग्री घालजा जा, हला भूक लागले वाटत. कसं कराले म ते पाटणं पाटणं या लागलय घा ल काहीतरी. दोन मिनिटं, तिची भूक जाईल कि तोपर्यंत, काय तर घाल जा पाहिला. हम्
पप्पा म्हणलं मला, एवढं - एवढंच का आणल्यास ये
ह
हसलेलो मी लय. मला काणी नम्रता काय पाहिजे, माहित ते, हे पाहिजे या
काय, बोलव तीला तिकडं.
हम्म, आग बाई माझ्या तोंडात होतं आता गेलं.
हम्
ते पॅनटा नसत्याता काय ग? त्या
कसल्या?
जीन्स नसत्याता, वेगळ्या असत्याता, मऊ अस
ट्राउजर?
हा ट्राऊझर पाहिजे, ब्लॅक
हम्म, मी एक घेतली बेच कलरची.
मला पाहिजेय बाई, इथ, निपाणीत मिळत नाहीत्या ट्राऊझर. बघाय पाहिजे विचारून, मी कधी विचाराय पण नाही सोड, त्या अगं, ऑनलाईन ऑनलाईन ग, एवढा काय चांगला येत नाहीता
होय
मला अशा लूज लूज पाहिजे अशा जीन्स कसा असत त लूज स्ट्रेट
हा.
तशी पाहिजे मला मग ती आता मी जो फोटो पाठवले तुला त्यात हाय ब ती ट्रॉझर ती वेदिका ची
हम्म हम्म बघतो की नंतर आता मी घ्यायची म्हणालोय ज्या ठराविक चार हायेत मा त्या सगळ्यावर बसत आपण क मी ऑनलाइन बघितल्या आता एवढा महाग हयात शहाणे ये चौदाशे नि ये
नतीेश.
ब्रँडच महाग पडतय बघ नॉर्मली घ्या गेलीस तर मग ते कमी प्राईजला मिळतय.
नॉर्मली पाहजे बाई ब्रँड नको मला काय हम्म.
आता आवडत तसलं काहीतरी मग मला दुसरं बघू वाटत नाही बघ.
हम्म.
म्हणून घ्यायचं तर असलं नाही तर राहू दे म्हण असं माझ मत आहे. म्हणून मी थांबलोय
एवढ्या प्राइजच नाही बाई बघितली
हम्म. मी तो फोटो पाठवाय नाही ब तुला टॉपचा ते मी पाठवतो तुला नंतर ह
आठशे पर्यंत चालत्या.
हम्म हम्म.
बाराशे अकराशे नाही बबा मला काय
मी ती एक घेतली ती तेवढ्याचीच घेतली आहे चौदाशेची होती घरात कोणाला माहित नाही. चौदाशेची होती बाराशेला दिली.
बाई मी अजून एक पण तेवढ्या रेंजची जीन्स घ्याने
हम्म. मी इतकी दुकानं फिरलेलो माहित आहे त्या एकासाठी त्या एकासाठी माझ टॉप राहिलेलं. पण क ज्या स टॉप साठी घेतलेलं क तेच टॉप त्याच्यावरती बसत नाहीत.